हॅलो हा बोल की,
हम्म तेच म्हटलं ग तिला बाकीच्या गोष्टीकड लक्ष देऊ नको म्हटल तू
हम्म समडा धमडा
हुशार आहेत बाई त्या खरंच ह्या गोष्टीत
तू पण होतीस गी थोडा थोडा थोड्या थोड्या वेळने तू पण तू पण होतीस गे म्हणाले.
अगं खरं मी लईच माग हाय असं वाटत नाय तुला
असू दे. एकेकांच असत एकेकांना इंटरेस्ट नसते एवढं
हम्म माझा इंटरेस्ट त्यात येऊ पर्यंत मी म्हातारी होऊ नये म्हणजे झालं.
जरा असं माहित असावं ग नमा
तेच म्हणाय लागलंय अगं मला मधुरा काय म्हणतेय माहित हाय.
हम्म
मला काय म्हणतेय माहितय प म्हणजे ती मला सारखं वरचेवर म्हणत असते माहिताय
काय?
मला म्हणते तू मी तुला सांगा लागलोय तू नॉर्मली बोलत जा मी तुला बोलायला आणू काय कुणाल तरी
ह
बाई म्हंटलं तुला आता एवढा फालतू वेळ मिळालाय म्हटलं की तू आता बोलत बसाय पण कुणाला तरी आणणार मला म्हणते का नाही हे बघ बाकीचे बोलतात तेवढं पण तू बोलत नाहीस म्हणते मला
मग हो नमा होयच ग तेच खरच खरंच आहे ग ते जर असं तू पण बोलल्याशिवाय मग कळणार कस
बा कि तू इतकं मणा सांगतेस की आता कायचग तर मी
ह
जाहतय तिकडे
अ
मला म्हणते मी शोधून देतो तुला ू क्लासमधल्याच्या सोबत बोलतोय की सगळ्यांच्या बरोबर
नको बही ना तसलं काय शोधून बेधून काय नको आत्ता चांगलं वाटत ते नंतर ना लई त्रास होतोय त्याचा मी तर सां मी तरी असं ठरवूनच ठेवले
मी तिला म्हंटलं तू कास जुळवून त्याला म्हंटलं मध्येच ती करायला लागली अस काय म्हंटलं
हम्म
आणि तसलं टिकत पण नाही ते कशाला पाहिजेय
होय नाही
आता खरं सांगायचं झालं तर नाही ग ते हा बाबा ठीक आहे मी त्या गोष्टीत मागाय पण का आता नाही आता दोन वर्ष भेली मग कसे जाणार आहे ते
हम्म
बघू काही त्याच्यामु गप्पस म्हटलंय तू जरा
आत्ताच नको गे तसलं काय
हम्म हम्
म्हणजें काय नाहीच म्हणाय नाही मी नाहीच म्हणा नाही असं काही नाही खरं आत्ताच नको भरकडता पण तुझं तरी काय मला अवघडच अवघडच वाटतेय माझी एक पॉसिबिलिटी हाय खर तुझ काय अवघडच वाटतंय बाई अं
बघू बाय ना अग तुला स
तेच म्हणा लागले न मी माझी एक पॉसिबिलिटी होऊश ऐकीय माझी एक पॉसिबिलिटी होऊ शकते खरं तुझं तरी काय अवघडच आहे ह मग त तसं वागतीसच बाळ ह आणि
आता ते पहिल्यापासून पहिल्यापासून हिने असल्या सवयीच लावल्यात म्हणत होई का नाही ग मम्मीे
हम्म
कनी मम्मी तुन सवयी लावल्यास कनी मला अशाच कि राहायचंय हम्म अ वई म्हणा लागल्या मम्मी न सवय लावल्यात मला असल्या
चांलंय कि म
हम्म अगं आधी पहिला पहिला माहितय घरात तसच वातावरण होतं माहितय मी आणि पलूदी मोठ्या होत ना
हम्म
प पत हाक त आता पाहुण्यातली पण आ मोठी झाली न आमच्या मग ती आल्यानंतर मणजे अचानक कसं बोलायला हिलस
नाहीच की
हम्म म्हणून असे म्हंटलं तुम्हीच सल्या सवयी लावलाय स
हम्म
आधी असून नॉर्मली बोलायची सवय लावली असती आता नॉर्मल बोलणं झालं असतं ते ऑलरेडी मी तिकडे गेल्यापासून आणि जरा जरा बोलायला लागलो य
हम्म पप्पा काय म्हणाल तर
परवा गौरी मी सौधा जेवायला बसलेल खोलीत
हम्म
पप्पा म्हणत्यात म्हणजे कशावर विषय निघाला काय माहीत आणि म्हणतात तुम्हाला कशी लग्न करायचे सांगा म्हणजे कुठल्या वयात करणार
हम
म्हणजे पप्पा असं म्हणाले की आम्हाला म्हणजे मला हिरा पण प्रॉब्लेम ये की तु लव मॅरेज आहे का म नाही प्रॉब्लेम म्हणा
हम
मग मण ते आता लव्ह मॅरेजच करायच अस लव्ह मॅरेज करा खर आधी सांगा म्हणजे इकडन पण आणि तिकडन पण दोन्हीकडं म्हणजे होऊ देत असं म्हणालं ग म मला म्हणतात तू मावशीला सांगितलंसय व्हय सत्तावीस ला करणार एक मिनिट थांब पप्पा काय करायलेट चालायसा काय कराय मी पण येऊ काय
हा कामाग
पप्पांच्या बरोबर चाललंय मोटर बंद करायला
चान
गाडीकण आलत ग म्हण म्हंटलं येतो मी पण
हा हा मग कुठल्या मावशीला आमच्या मम्मीला
हा म्हण म्हटलं मी फक्त सांगायचं म सांगितलेलं ते म्हटलं माझं काही फिक्स नाहीये करायचं
हाम
आता तेलाच नाही कसं सांगू एक्झॅक्ट म्हंटलं
हम्म हो
पाऊस पडला काय का तुमच्या इकडे
जरा होता बाई पडला लगेच बंद झाला काय पाऊसच नाही आहे
हम्म आणि काल
काल मी कुठवतो
हा हा काल इ कडं पडलेला बा ई आणि मग अशी करण पुुरुंगात पडलाय
हम्म काल मोठा होता काल मोठा होता
होता तसा बऱ्यापैकी होता म्हणाय
हा हा
वातावरण इ कावप रात्रीला रात्रीला इल
येऊ दे बाई ना काय पाणी नाही झाले नि पाणी तरी दहा दिवसात कुठनं पानी आणायला लागली म्हन.?
हा अजून दोन दिवसाला चालू होणार आहे म्हण पाऊस.
काय अवघडच होते मग आत्ता जर पडला नाही तर नंतर ल अवघड होतय.
हम्म हम्म. पडतोय घे आता पडायला लागला म्हणजे थांबायचा नाही तवा म्हणशील लई पडाय लागलाय. रिकामा ऑडिओ
पडू दे लही पडून पण असं किती काय पूर येत नाहीये.
हम्म पण किचकिचत कॉलेजला जाऊ वाटत नाही ग पाऊसच लांब बघाय.
होय आजच मेसेज आलाय आम्हाला की ऍडमिशन चालू होणार आहे या म्हणून.
नाहीतर आपण मोकळा असलो तर नुसतं छत्री घेऊन फिराय भारी वाटते बघ. नय तर कॉलेज ला चल सकाळी जाताना किंवा येताना पाऊस आला क नाही मग नको वाटतय.
होय बया बसमधन जायालाच नको वाटतेय. स्टँड वर जायला नकोती.
हम्म.
्री ठेवायची काढायची. कागा कागा का ना नको नको वाटती.
राय बाई मराठी शाळेत असताना किचकट का आलाच होता आमच्याकडे बैलीच न्ह गुड्या चिककलच नसता होता.
हम्म आणि आता तर कुठे चांगला आहे रस्ता आहे तिथे.
आता हय म्हणायचं जरा बऱ्यापैकी पण आधी आम्ही बारका असताना लयी बेकार होता बाई.
हम्म.
जायच शाने गुडक्यापर्यंत बारकी उ तर जव ही न्यायला यायची ना. नंतर नंतर जरा मोठ झाल्या आम्ही त्या पाण्यातन जाय लागल्या वर ड्रेस वर करायचा आणि गुडघ्याप गुडघ्यापर्यंत पाणी.
रिकामा ऑडिओ
आणि तसं जायचं शाळेला.
असं वाटतंय पप्पा श्र्रीया आणि शौर्यचा दिवस बरं नाही त होय ओ.
मग.
जप हलकीचचं दिवस हाईत म्हणायचं. पण त्यांचा रस्ता तरी प्लेन आ म्ही गुडग्यातन पाणी घेऊन म्हणजे गुडघ्या बरोबर पाणी घेऊन.. हं.. पण तरी पण पप्पा आम्ही दोन्हीच हे भोगलय काही सांगा म्हणजे.. आधीच पण दिवस काढलात आणि आत्ताचं पण बघितलं त्याच्यामुळे आम्हाला जाणीव आहे.
हम्म आणि आम्हालाच आणि ज्ञान देतात ह्यांचं.
बघ कीं
आमची मम्मी तर लई व बैना पप्पा पण.
आमची मम्मी पण तशीच करते ह म्हणजे.. आता ड्रेसांचं पण बघ हली बघ आमच्या वेळेला.... असं काही नव्हतं आम्हाला मिळायलाच नव्हतं, असलं ड्रेस. परवा पण सांगाल ती बाई आबा.. एकच कापड मोठं लांबलं च रोल करून आणत काय? हे असे वाटच... ताईला साडी आणलीय काय?
हमं.
मग त्यात मग क कापड कट कट करून घ्यायचं आणि सगळ्यासनी एकसारख ड्रेस शिवून घ्यायच
होय ते कायती? हं काय म्हणतात त्याला?
रिकामा ऑडिओ
हम्म काय ग ते पेटीकोट.
हम्म.
पेटिकोट.
परवा सांगत.
मी पण लहान असताना मम्मी मम्मीने मला दोन शिवून दिलेली काय व्हॉइट. कलरचे ते निळीत घालून ठेवत होती ग उन्हाळ्यात मला लय आवडत. ना ते कॉटनच.
हम्म.
हम्म.
झालं ते गेलं दिवस आता.
व्हय. आता माझ्याकड हैत अस ड्रेस चांगलं चागलं.
हम्म भिजलय भिजलय होय. माझ्याकडे हाइता पण सगळ्या त्या. कॉलेजच्या वेळच्या आहीत ग मी नंतर घ्यायलाच नाही तसल्या.
मग तेच की माझं कसं झालंय माहितय माझं कसं झालंय माहितय. दिदीच कणी निम्म ड्रेस माझ्याकडेच आहेत. त्यांच्यामुळे कणी मम्मी मला काय जास्त घेउच देत.
हम्म हम्म हम्म भिजलय की पप्पा पावसामुळे इथल वाळल की वो लगेच वरच. कणी. आज दिवसभर चालू केलाय सा का काय? मग बघ चार वाजता चालू. हम्म हम्म इकडं नाही अजून म्हणजे वातावरण तेवढं झालंय जरा.
आत्ता चालू झालाय झिरमाट पडाय लागलाय. म्हणजे सकाळपासून वातावरण झालय खरं पडाय नव्हत. ता. मगाशी जरा पडून म्हणजे मी झोपलेलो त्या वेळेला कणी पडून गेलेला वाटत ओल ओलं झालेलं. आणि बंद झालत आणि आ. जरास चालू झालाय उगच जरास झिरमाट.
हम्म हम्म इथं काय मगापासून. झालंय वातावरण पप्पा कळशी इतच ह. हम्म हम्म. बर बर.
कारण की एकदा मग नंतरन बाहेर गेलं की मग एक एक वेस्ट जातात गं कॉल्स.
तेच होतय बाई भाऊ आल्यावर मग विचारतात बग सारखं कुणाबरोबर फोन सुरू आहे कुणा बरोबर फो.
हो आता बाहेर गेल्यास म्हटल्यावर बोलून घे.
परवा तसच झालं भाऊ नाही भाऊ आता ट्रॅक्टर कर गेल्यात.
हम्म.
हम्म. म्हणूनच मगाशी लावलेला झाड घेऊन आल्यानंतर.
हा.
आणि तुझा कुठं काय व्यस्त होत का काय होतं काय माहित बाई ते कन्नड मध्ये बोललं काय तर.
हा हा.
हो सव्वा सात वाजल्यात.
हम्म माझ्यावर झाल्या तर पप्पा होत खरं गेलं मगाशी.
आ होय ढगाळ वातावरण आहे तरी पण उजेड कसा काय
हम्म इकड पण हाय जरा.
तर.
अंधार होत आलाय इथं